आ.
चालेल की.
हा हा हा काय मग काय चालं तुमचं.
काय नाही पाऊस चालू आहे. पाऊसात एन्जॉय करतोय चहा पितोय.
हा हा आमच्याकडे चालू ये. मगाशी ऊन पडलेल थोडंसं.
अच्छा अच्छा.
इतक्यात इतक्यात भरून येत.
हा पावसाच काय मध्येच असतो मध्येच नसतो.
हो बाकी मग आषाढीच काय असत स्पेशल तुमच्याकड.
आज आषाढीच मस्त पैकी आम्ही काय सकाळी साबुदाने वडे गेले होते छान व्रत आहे.
आता बेत येतो.
आणि आप आषाडीचं उपास म्हटलं की आपल्याकडे जेवण रेग्युलरण्यापेक्षा उपवासाच जास्तच राहतं, माझी फ्रेंड आहे माऊ
हो हो ना.
अच्छा.
आमच्याकडं चार-पाच वेळ झाली खिचडी बनवून सकाळीच. चालूच आहे मग ह मग आम्ही स एकत्र कुटुंब आहे ना, मग चालूच असतं.
हा थोडे थोडे थोडे.
आणि गरम गरम हो. आणि करून ठेवल्यावर कोणी खात नाही मग.
हो आणि खिचडी म्हटलं की, ते गरमच बरी लागते.
हम गरमच छान लागते. त्यांनी पण त्रास होतो. पण खूप साबुदाने पण खूप त्रास होऊन जातो.
साबुदाणे कसे पचायला खूप हे असतं. साबुदाण्यापेक्षा उलट साबुदाणावडा खाल्ला तर बरं जरा नाही का चटणी सोबत बरं लागतो तो. म्हणून आम्ही साबुदाने वडेच केले होते. माझा मुलगा पण खात तो. मग त्याच्यामुळे आम्ही तेच केल होतं.
हा मुलांना आवडतात ना खातात मुलं.
हॅलो. हो हो थोडी कमी तिखट केले, की मग कसं खातात मगं.
हा हा हा नाही आम्हाला तिखटच लागतं. जास्त आवडतं सगळ्यांना तिखट खायला.
अच्छा अच्छा ओके. लोणचं वगैरे करता कणी तुम्ही.
कसलं.
लोणचं करता कैरीचं वगैरे.
हो बनवतो ना लोणचं करतात. ना सासूबाई दरवर्षी.
ओके. मग तिखट असतं की आंबड गोड करतात मग.
नाही नाही आंबाडगोडच करतो. म्हणजे थोडंसंच करतो कारण असं टिकत नाही आम्हाला. मग थोडंस करतो पण आम्ही खायसाठी. हम्म घरांमध्ये काही टिकत नाही. हो मला पण लिंबाचं लोणचं. जास्त आवडत काही पेक्षा.
हेच पण छान लागतंय. ओल्या हळदीचं पण मस्त लागतं लोनचं.
हो का हा हा ते नाही आम्ही सहसा आम्ही अजून खाल्लेलं नाहीये.
नाही का खाऊन बघा, एकदा खूप छान लागतं.
तुम्ही बनवता का.
हो आमच्या आई बनवतात मी नाही बनवत.
हा हा हा हा हो ना. ह मागच्या आठवड्यात भरपूर होती. आमच्याकड ओली हळद म्हणजे दिलेली होती. मळ्यातून हो. तर मग ते काय असंच आम्ही मी पाण्यात गरम करून प्यायचो.
पाण्यामध्ये हा तिथं बेटर उलट छान ते पण मस्त मग तिथं हळद पाण्यात. गरम पाण्यात प्यायला पाहिजे.
हो किसूना आणि थोडंसं ना मग, आता खोकला पण झालेला ना मुलांना तेव्हा पण. त्याला तसंच दुधात किसून थोडीशी दिली. पडतो हम्म लगेच भरक
ती पोटासाठी पण चांगली आहे. आणि चेहऱ्यासाठी पण चांगलीय.
हो. उपाय केले तर भरपूर आहेत. पण वेळ वेळा भवी नाही मग होतं ऍडजस्ट सगळं.
हा बरोबर ये. तुम्ही हाऊसवाईफ आहे की जॉब करता.
नाही मी न जॉब पण करती.
ओके.
पार्ट टाईम हम्म.
अच्छा अच्छा.
तुम्ही तुम्ही काय करता.
मी पण फुल टाइम जॉब आहे माझा.
हो का हा हा अरे बापरे मग आज सुट्टी असेल.
हा सॅटर्डे संडे सुट्टी असते आम्हांला.
हा हा हा काय करता, तुम्ही कुठे आहे जॉबला.
मी इथेच आहे सिविल इंजिनियरिंग.
हा हा हा.
तुमचं मी जर बारा पंधरा वर्षपासून जॉब करते. लग्नांच्या आधीपासून हो.
बर मग म्हणजे जॉब करत असलं, बेटर अस म्हणजे बाहेर आपलं मन पण फ्रेश असतं. आणि मग नवीन ह बाहेर काय बाहेर काय काम असते. हा तेच तेच तेच.
लाईफ होऊन जाते घरात घरात बसून बसून आहेना आपले विचार पण तसे होऊन जाता तर आपण चार ठिकाणी फिरलो चार गोष्टी खूप म्हणजे खरं शिकायला भेटतात वाईट चांगला काही का असे ना त्याचा अनुभव पण येतो आपल्याला बाहेर गेल्यावर.
ह आणि आपल्यात पण खूप बदल हो गड त अस घरात असलं क एकदम म्हणजे असं नकारात्मक असं सगळं तेच विचार येतात.
बाहेर गेले की आपली स्वतची पर्सनलिटी डेव्हलोप होते मेन म्हणजे आपची पर्सनॅलिी खूप डेव्हलोप होते. कॉन्फिडन्स वाढतो आपला.
कॉनफिडन्स वाढतो बरोबर.
हो पण असं काही नाही का हाऊस वाईफ पण असतात हुशारच असतात त्या.
हा नाही पण मग स्वतःची पण काहीतरी व्यक्ती महत्व पाहिजे नाही हाऊस वाईफ आहेच ते तर आहे बेट च येते पण मग तस एवढं किंमत नाही देत असं होत. ना म्हणजे दुर्लक्षच करतात असं असतं ते.
प्रत्येकाचं असतं ते स्वयपाकरा मुलबा कामापासून एवढं लाईफ तिचं झा
लाईफ असत आणि मग स्वता का अशी म्हणजे नाही का म म्हणजे असं काही वेगळा पणच नाही असं हम्म. आणि घ घरचे पण काय एवढं मग मह देत नाही असं
हो आपल्या कसं असतं म जॉबवाल्यांचं घर पण सांभाळायचं असतं जॉब पण करायचा असतो. सगळ्याच गोष्टी कवर होतात ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर
आणि बाहेर म्हणजे असं पडलं का हा काय आपल्याला म्हणजे घ्यायच ज असल किंवा म्हणजे जास्त विचार किंवा कोणावर अवलंबून पण नाही राहू शक आपण क हा मला घ्यायचंय मला पैसे द्या हा डिपेंड पण
आणि इन फ्युचर आपल्या लाईफमध्ये काही झालं म्हणजे असं होच नाही पण काही गोष्टी असतात ज्या होतात त्यावेेळेस आपल्याला इंडिपेंडंट राहणं खूप गरजेचं आहे महिलांसाठी तरी.
हम्म आता तर असं काळये म्हणजे
बापरे आता तर खरं गरजेचच गरजेचच आहे खरंच. कधी कधी असंही होतो चांगलं एज्युेशन करून पण आता इतकं हे झालेलं आहे आता नेट च च बघाना आता किती प्रॉब्लेम चालू होते. ते मुलांच किती प्रोटेस्ट वगैरे चालू कशाबद्दल चालू होतं शेवटी दिला त्यांनी दिला ना आज
हा दिला ना आज राजीनामा दिला ना.
बरं झालं ते जे मुला शिक्षण करून पण उपयोग काय त्यांचा विचार करा ना तुम्ही. दिवस रात्र ते अभ्यास करून विचार म्हणजे खरंच ना
आता बघा आपल्या मुलांना एवढा म्हणजे पैसा लागतोय म्हणजे तेवढं तर आपल्याला पूर्ण शिक्षणाला सुद्धा एवढा पैसा
लागत नव्हता खरंच आता सिनियर आणि ज्युनियर केजीची फी एवढी हे मुलांची माझा मुलगा प्ले ग्रुपलाच जातो माझा मुलगा प्ले ग्रुपलाच जातो तरी त्याची तीस आणि चाळीस रुपये फीये.
बरोबर आहे मग तेवढंतग तेच तेच म्हणतोय आपला तेवढे लागले पण नाहीे आपलं पूर्ण शिक्षण झालं तेच
जग कुठल्या कुठ चालेल आहे, एज्युकेशन कम्पिटिशन सगळ वाढत चाललेलं आहे.
म ते आणि कसं म्हणजे दोघांचा पण सपोट असला का! बरं असता हा.
आणि जॉब साठी काय असतं माहिती आहे का जॉब साठी तुम्हाला फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा अस तो. आपल्याला मुलाला एक घरी सोडून जाणं सासू सासरा हे सांभाळणं आता मी कशी जाते. कधी मी साडेसातलाच जाते माझा मुलगा माझ्या सासू सासरे सांभळतात आता दिवसभर.
हा आमचं तसं होत म्हणजे घरी कोणी नसतं ना मग त्याच्यामुळे मला पार्ट टाइम करावा लागतों, नाही तर मला पण फुल टाईमच कृपा आहे. पण मग मुलामुळे सगळं अडकून पडतं.
निश्चित राहते नाही कामी दिवसभर तर डे केयरला नको बाबा ते केरायला भीती वाटते मला. मुलं टेकेअरला सोडन म्हणजे खूप मोठी रिस्क असते.
कोणी सांभाळनार आणि तेच आता इतके म्हणजे काय काय मग नाही म्हणजे आपण बाहेर‌ असू आणि म्हणजे काही घरी होईल. हा चित्त नाही लागत.
खरंच ना‌. मग बाहेर फिरायला जाता की नाही मग पावसाळ्याचं कुठे फॅमिली टूर वगैरे काढता की नाही.
हो ना नाही खूप चालला होता प्लॅनिंग पण मग काही जमलंच नाही ह्या वेळेस.
सध्या पाऊस पण थोडासा खूप आहे ना. कारण की पर्यटन स्थळे त्याला बंदच केलेली आहे त्याच्यामुळे मोस्ट ऑफ पर्यटन स्थळे बंदच केलेली हे.
बंदच केली आणि एक एक कशा घटना ऐकूयातच ना का असं म्हणजे वाटत. नाही कुठं जाव असं भीती वाटते असं वाटतं का घरीच आपल्या घरीच ठीक आहे.
असं होईल का? ती मनात सारकी भीती असते रिल्स वरती च बघतो ना सारख सारखं मला सारखं सारखं तेच येतं तेच येतं म्हणजे असं निगेटिव्हटी वाढून गेली ना ह्या मोबाईमुळे जास्त पन्नास टक्के गोष्टी मोबाईल मुळेच व्हाय लागल्या.
मोबाईल तर इतका डेंजर आहे पण मग आता हा.
चांगलं पण तेवढंच आहे पण वाईट पण तेवढंच आहे असं झालंय आता.
पण त आणि इतके म्हणजे आता इतका अतिरेक झालाय ना मोबाईलचा. म्हणजे घरात आपण एवढं बोलत पण नाही नाही का व्यक् म्हणजे
नाही मोबाईल थोडस रिकाम असला की लगे मोबाईल बघणार. परत वॉशरूमला गेला की मोबाईल पण लागतो सोबत आपल्याला म्हणजे सगळ्यांच प्रॉब्लेम. एकाचा नाही हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे.
सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे हा, म्हणजे आपल्याला वेळ लागतो पण आपण तो वेळ स्वतःसाठी म्हणजे जास्त युजच करत नाही तो काय मोबाईल म बघण्यामध्येच हे करतो. तो म्हणजे आपण झोपत सुद्धा नाही नाही का त्यावेळला किती दमल असलं तरी हम‌.
ह्यात एक दीड तास कसच चालतो कळत सुद्धा नाही खरंच कळत नाही. असं हे.
असंच होऊन जात.
पण काय आता जगानुसार बदलावच लागतं आपल्याला जसं जात.
त्यातलं त्यात हंम्म.
असं.
असं थोडस फ्रेश वाटत पण मला एकच मुलगा आहे. अ सेकंड ला जातो तो‌.
माझा प्ले ग्रुपला जातो तीन वर्षाच आहे.
हा का माझा सेकंड ला जातो. आज दिंडी होती शाळेत त्यांच्या, इतका पाऊस पण सकाळपास हां हम्म आषाढी एकादशीची हा हा आमच्याकडे चालूच होता. थोडा थोडा ऊन पडायच आणि पाऊस चालूच होता. बाकी मग. बाकी काय म्हणता मग अजून. येतोय आवाज. हॅलो.
हॅलो आवाज येतोय.
हो हो येतोय ना. हा मला असं वाटलं बंदच झालं का.
नाही नाही नाही.
हम हम हम.
तेच ना पावसाचं.
आता परत चालू झाला. हो पाऊस हो ना नाही पाऊस आलाच पाहिजे हो. कारण ह्या वेळेस इतकं म्हणजे तापमान होतं. इतकं गरम व्हायचं म्हणजे, आता तरी अक्षरशः पाऊस जरी बंद झाला ना लगेच गरम होतंय.
हो असंच पाऊस जरा तुमचा जरी स्टॉप झाला ना, थोडंसं तरी लगेच गरम व्हायला लागतं.
गरम होतं होणा.
झाड वगैरे लावलीस की बाल्कनी मध्ये तुम्ही कि नयी. हे आता काय आता आदीच आता हो हो ठीक ये.
धन्यवाद हो हो चालेल.